मी म्हणल लाग -लागत नाही का उचली ना क
उचलला पण मग ते हे व्हाय ना लवकर चाल नही होत तो लवकर.
आं.
हम्म मी म्हणल आत कट करीत्या काय नई
नाही नाही कट केलं का मग त्याचे लगेच ते जाऊन जात ना मग.
हा कट नही कराव लागत.
ते बोला नका बोलू तरी अ ते होत.
हा.
आले इकडं डोंगरा आताशी उठुन आलय.
आ.
म्हातारं आताशी कुठून आलय म्हणलं.
ह, अ का.
हा, आता म्हणत्यात च्या आण जा पाणी. नाही एवढा टाइम का आज मंदिरात तोच होतं घरी पक्याच्या.
ही इकडं आसन गावडीकड!
काय माहिती बाई!
शेड मत टाकील अस शेड मधी जाऊन बस.
तसच काहीतरी करावं लाग आणि तस चोरं मुंडक्यावर तलवार ठेवीत होती.
आ..
ये दिसल्या चोरा मूंडक्यावर तलवार ठेवू राहिलीयत.
हम् जाऊ दे तू काय करणारये ते जाव ह ठेस लागली मला सुद्धा.
काय ग बाई. जरशी मठाशी जाळच करते आता, दाद्या उठाना नाही? ह
हम ते बरोबर प्या आता ते.
दाद्या उठं नाही म्हणलं त्याला दुकानात पाठवलं असत.
अ
हम्
कुठं, आव उठती नाही बाई पोरनी.
हा ना, पप्पा येऊ राहिलेत काय? काही सांगू का काय त्यानं ला
येऊ राहिल काय आज? सांगायचं ना त्याना वाज पुरु
काय सांगा की त्यांना आपल्याला किती का त्यांनी दिलं तर आपले तोंड वाकडीच आपल्याला कमीच पडतय सदा. तेच प अक्षा कायला, खातील चटणी मिरची लाल चटणी का वाटून खायनात.
आणि तु इकडे ये म्हणे शिव खंडाळा पून नाही आलो म्हणे.
हां
विकून आले नाले का मला खंडातून आले असते भरपूर भाजीपाला आला असत थोडाफार.
हां.
पण ते इकून आले ना, शिरूरमार्गी आले ते इकडून.
ते राजापूरच्या बाजाराला महाग राहतो.
हा तो घण मागेल, मग आता काय करते. हा
एक तर या पावसाने, सारच महागाई वाढली.
पोरांना वह्या न ते घेवूदे म्हटला एकदा.
मग तेच झालं मे बी लाडक्या बहिणीचे काढले दोन हजार म्हणल वह्या, बीया येतं. पुरीला कपडे घ्याव शाळेचे, आता दादाच तर काय ताण नाही राहिला दादा जाईन तिकडं.
हा त्याला आता शालाचं ड्रेस तिकडेचं ड्रेस ते सगळे तिकडेच भेटन त्याला आता.
त्याला भरून पाच हजार रुपये भेटतील. ते देतेत ना वरून आपल्याला आहे ना पैसे.
हा मग काय त्याचा नाही आता डोक्याला ताप राहिला.
उलट तेच बरं अगं मी याला पहिल्यांदा तेच म्हणले होते तू राय अगं शिक्षण व्यवस्थित होऊन जातं. काय करते आपल्यालाड आपल्याला काम येतो.
मग काय तिकडं राहिला असता आग शिरलाातय माणूस त्याला आम्ही म्हणलो तर येऊ नको म्हणल.
कष्टान आन. जाऊ दे बरे आहेत.
चालन गेम मग. ऐक तिन्ही आहे लेकरं.
आ.
ऐक तनी लेकरं.
भाऊ काल फोन करू आलाय काय नाही किती मिनिटं झाले. एवढस लागेला अस. तीन सात अशी चार मिनटं झालेत.
हां.
आता एवढा फोन झालेवर करीन त्याला फोन.
हा मग काय म्हत प ''--''
ते पप्पा येव राहिलेत ना मग निघालेत म्हणशन.
हा.
हम्म काही केलं अस योग्य त्याने हा. तुल भेटायला.
बरोबर.
ह विशे रुपाची मस्त धात्रे तरी आण ना आपल्याला. गि पैसे पप्पाकडून पाकिटातून. हा मग देईऊन ना बाबा आला उद्या देऊ ना त्यास टायमाला. जय तन पायाला या काय करू. कालचे पंक्चर किती कढल त पैसे.
हम्.
आणि. मग कुलूप खुश लावून द तो आम्सून तसां झाला आहे का नाही. आहे ना वीस रुपये म आण. दिन बावाले. मसऱ्याची डाळ आन तुला बिस्कीटचे पुढे ट्वेंटी-ट्वेंटी हॅपी हॅपी. एक तला त्याला हा एकग तुला न तिला आहे का. हा ना. मसरुज दळ आन लाल. आता मसरीची डाळ करते कालवनाला काहीच नाही.
हा दे.
बाबा निघालेथ. आताच निघाली फाट्याचे पुढून निघाली आता अं.
मग काय.
हा मामांनी फोन केलता.
बर बर. दहा दिळ करा आता काही सेकन सुकण काही दाखित नाही बर का.
नाही आता पाहिलं सारखं नाही त्याच्यावर पहिलं विचारित होते आता काहीच नाही. आ ते पहिलं कस आपले फोन होते. नाही आपले ते पहिले फोन नव्हते का?
हा नाही नाही.
एकदम सुरुवातीच्या फोनवानी झाला आता ते सुरुवातीला नव्हते केले का आपण आं
हो ना कोण आहे काय माहित इथेच गाडी वाजूतय कव्हाचीखार खर खरख. तिची काय गाडी चालू होय ना.
पुन
हम्म ब
बाई गॅस बंद नको करू तसाच चहा ठेव बरं. तेवढी चपात झाल्यावर म बाईने केल्या बाई चपात्या
तुमच्या झाले बाई चपात तुमच्या केला छपडीन माकोण करीन अजून
तिला जायचं होत शाळेत जाय जाय म्हणलं तर इथेच बसली. भ लाग म
दिदी गेली आंघोळ के लिगेली चहा नाही घेतला काहीच नाही. चा हानाही घेतला काहीच नाही पळली तशीच
मी म्हणले होते जाय म्हणलय.
हम्म
बाई ए का मग फोन करणार नाही काय ना शिवा बाहेर आहे काकूचं फोन आला वाटतं.
हा
आजून तिन मिनट थांबा म्हणा.
अम किती सेकंद झाली.
आता शिक सहा सेकंद झाले.
आता शि. सहा झाली.
हम्म ववतीक त्यांची टाकी. हम्म काय म्हणले त्या याची दत्तूस त्यांची टाकी होती द
अ
त्यांची टाकी आता आम्ही गेल्यावर का माहिती कुणी उचल नेलीआमही ईळभर घरीच नाही.
हा
मग ते सांगता नाही येत आपल्याला
तीनशे घंटं गेल हा का?
तरी म तिला म्हणलंय ते म्हटलं टाकी ताबडतोब घेऊन जा म्हणलं लय वेळ ठेवू नका म्हणलं इथं.
हा मग
त्यालाही सांभाळावं लागत ना बाई एकत असं वनवण.
मग जाईला नसते काडाला कुडाला जातो निघून.
म
काय नेल्या म्हणते इच कोण नाहीचय.
काय माहिती बाई ते दत् तू आलता घ्यायला हं.
विचाराला आलते का?
हा
त्यांनीच कोणी नेले असेल त्यांना विचारून पाहिजे ना.
काय माहिती बाई.
मगं काय?
ते तज म पाणीटाक म
तेवढ कांदे दे ग
जागा दाखवली
तुमच्या डब्यापुरती करते फक्त भाकरी.
आ,
त्यांना ना तुमच्या डब्या पुरती करते काही भात टाकीती चुलीवर बाहेर.
हा.
काय?
आम्हाला चुलीचा बंदोबस्त करावा लागण.
हम्म.
नीसत गॅसवर नाही परवडत आता गॅस
नाही मग आता बरोबर संध्याकाळचा स्वयंपाक बरोबर चुलीर व्हाजा जाई सकाळं राहतो मग डबा मग करत जाईन गॅसवर.
तेज आवरीवल?
आ सवन केल ते ते मी सवण केलं पण मग ती फुफटा आहे ना अजून सडा टाकावं लागल तिथ.
ते चांगलं पाचापाचा वल्ल करावं लागल.
हा.
तवा ते चिखल होईन मग सारून घेता येईन. अ?
आता वल्ल कराव नाय तर सवन पूर्ण केलं मी म्हटलं तिड जाऊदया चटका टाकी तिडून मो ठा डायरेक्ट.
हा.
अन तीडच सायपाक करत जा जाईन मग सकाळचा संध्याकाळचा वाजन सात कचाचाच मग डबा करा जात याच्यावर गॅसवर.
हा.
मंग काय?
सकाळचा बी होतो पण मग लवकर उठल लवकर आंघोळी केल्या का सकाळचा होतो डब्बा तिड पण करती नाही लवकर आंघोळी रपारपा.
सरपण लागतय बाई.
तुला तर म्हणले होते चल आपण आणू.
होय.
नाय काय त शनिवार रविवार जात आ?
चालतं क्या इकड आज.
कुडं?
इकड आपण डब्याला जातो इकडं.
तिकडं नको बाई इकडं वावरात जाऊ ना आपल्या.
आपल्या वावरात काय ठीवलं असंन?
चक्कर तर मारून येऊ.
काय ठीवलं त नाय तिन सगळं आणलंय.
हा तुयेल काय नाय जाऊ हे इकडे जाऊ ना.
तिकडं नाय येऊत.
हाण मग हाण मग इटच. जाणार मी जाणारे आज. तोडू आणु येते दाबून देऊ.
उकळले टपकन चहा घ्या म्हणा, पाठी माग असतील.
हम्.
नाही तर परत चहा नाही म्हणा आ
दहा झाले पा दहा सेकंद?
हा ठिव मग.
हम्म.